हॅलो हॅलो
हा मी वाटच पाहू रायले ते फोन ची मी शेवटी साधा फोन केलता आता.
नाही अ हे दादाचा फोन आला होता हेच्यावर मग त करून घेतला त्यांनी ते वेगळंच हो माझं कस वेगळं होऊ राहिलं ना माझ्यासोबत दोन्ही मोबाईल ठेवायला लागून राहीले.
हो दोन्ही मोबाईल ठेवा लागू राहिले आता काय करा माहिती ये का तुम्ही अ समजा हे तुमचं पेमेंट झालं समजा हे झालं क्लिअर तुमचं की तुम्ही एक काम करा ते ऍप याच्यात घेऊन तुमच्या मोबालमध्ये घेऊन म ते सगळे सेटंग करून घ्या तुम्ही म्हणजे मग कसं दादाचा मोबाईल तुमच्या जवळ ठेवायचं काम नाय म्हणजे कसं मा काम असतात तुम्हाले बाहेर गेले की आपले प्रॉब प्रॉब्लेम होते ना आपल्यालाही तुम्ही आता एवढं होऊ द्या आता एवढं होऊ द्या तुम्ही आणि एवढं झालं की मग तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग करून घ्या पूर्ण तुमचा नंबर त्याज्या ईद करून घ्या.
पण म्हणतात ते हे ऍप हा काय पण कोणी म्हणते की हे ऍप चाललं जातय.
नाय नाय नाय जात नाय ते मी मला दोन वेळेस सनइन्स्टॉल केलं. परत तिसऱ्यांदा घेतलं तर परत तेच मग तस तस तसं काहीच नाही होत.
हावं काय
म आपल लॉगिन होईलय की नय आता आपला नंबर लॉग होईलय त्याले ऑनलाईन होईलय पेमेंट होईलय समजा सगळं होईलय की त्याच्याणी जात नाय ते आता.
का ओ ती मी पण असं ऐकलं की ते एक सौंदर्याच्या येत आमच्या काही बोलल्या जास्त तर त्यांना सहाशेच रुपये पेमेंट झालं त्यांनी तीस कॉल केले त्यांचे तीस कॉल झाले पण ह
तर त्याचे कॉल खाली गेले असतील काही नाहीतर तीन हजार रुपये पेमेंट होते मी सांगतो ना तुम्हाला.
हाव काय. तर मंग तेन त्या सांगत असत त मग मला रिया नी सांगितलं तई न आमच्या की त्याचे तीस कॉल झाले. मग तीस कॉल होहून समज त्यांना सहाशेच रुपये पेमेंट झालं आणि बा तिचं पेमेंट काय झालं नाही म्हणत अ ते म्हणत हेत त ह्या ताई आहेत की नाय खंडेराकी गटाच्या तर त्या म्हणत असं काही नाही ये म्हणा की मी जर आता सध्या मी कॉल केला तर मला शंभर रुपय ती बोलून राहिल्यात त ऐंशी रुपये मग म्हन तीस कॉल जसं तीन हजार आहेत तर मग हे ऐशी रुपये कुठून येतील.
हा तो प्रश्न आहे हो तो प्रश्न आहे गड्या खरा
हा
हो तो प्रश्न आहे बरोबर आहे तुमच.
ह मग हे जस विचार करा जोगती गोष्ट आहे ना ते खरंच मग ऐशी रुपये कुठून येतील.
हो ते म्हणा पण कसं आहे म्हण आपण समजा आता मी केला की तुम्हाला कॉल तर मग बरोबर म समज मी तुम्हाला केला तुमी मी तुम्हाला न्स दिला तुम्ही मला न्सताय
हा
बरोबर क नाही समजा आपण कंटिन्यू समजा कडा आप दोघीच बोलू राहिलो आपण तॉ मी पंरा के प सा किंवा समजा तीच कॉल करायला लागतात त मग पेमेंट आपल्याला तेवढं करायच लागते ना समजा आपल्याला तेवढं समजा टास्क दिलाच ते ना कि बोलणाऱ्याले अंशी असं ऐकणाला असं तसं असंन फक्त ते काहीतरी सांगलय नाही टास्क पूर्ण करावच लागते समजा आपण कॉल केले समजा आता मी माय कॉल पूर्ण झाल्यावर नाही त्याच्यात किती खालीच आहेत ना
मग माझी तसंच आहे ना आप माझे ऑरेडी ऑरेडी माझे दोन झिरोच आहेत अ आमच्या या तईन उचलला तर तो कट झाला टोमॅटिक तर तोर नाही एक सौंदड्याची तई आहे तिनं केला तर तिनं केली उचलला आणि कट केला उचलून कटकला काय एक
उचलून कटलाईन करायचा वाटलंस तर आवाज नाही यायला तर चालू नव्हत्याचा
मग म त्यात मग म त्याच्या इले फोनवर डबल फोन करून तेच सांगितलं त्यातही ना मला कॉल केला म्हटलं जाऊ दे आता एकवेळा होत असते म्हटलं कोणा आपण तरी अशा भावना तो तू त्या ताईन माझा कॉल हां दहा मिनिटच्यारमध्ये म्हट तम् टेन्श नाही घऊ तुम् तर म्हणसाल पंधराही मिनिटं मी सुरू ठवो म पण म्हटलं माझा कॉल विच उचल जा तर ताई तिनं म्हटलं माझा डबलचा कॉल नाही उचलला भेटला आता
मग मीच तुम्हाला सांगतो ना मालासोबत तसंच झालं ना
हा म्हटलं पिचर कायतरी ह तेच सां म्हटलं आ
तुम्हाला म्हणजे अस हम्म हम्म हम् नाही उसेलस पाहिजे मग आता एकदा असं केलं तू हे करली मग कस काही कर मून माणस ना हम्
तुून खाली गमावला समज बोलली नाही तो कट करून टाकला तिनंच कट केला परर तो आवाज नेत दयचा बरं जाऊ दे तोही झाला आपण मग दुसरा उचल ना बोल ना तू तुझा कॉल म्हणत दहा मिनटं होऊ दे मण माझा पण उसलेलाही तयार नाही तो तोही खाली गेला मग असले पाच स कॉल खाली जायले
हो मी मायी तसल आहे ना कितीक कॉल असे झिरो झिरोच
पण असं असता असे सून राहिले बर
हो मला मी सांग हो मी मी आता जेवढ्या जणला कॉल केलेस ते पाच सहा जणला कॉल केले ते डबल डबल तेच केले तुम्हाला मी खरोखर सांगतो मला एकट्या निर्मला भीमराव म्हसाय की नाही एक त्या आणि एक तुम्ही दुसऱ्या मी आता तुमच्या जेठानी सोबत मी बोलली काही विषय नाही होणार तसा तेही चांगल्या आहेत म्हण ते नाही मला तेनी केला मी ही तेला केला पण मला हे दोनच कॉल एकदम म्हणजे माझ्या परफेक्ट वाटलेय आणि तुमच्यासोबत बोलून तुम्हाला असं वाटलं की मी समजा हो काहीच मिनिट की आपण अस रियल कधी भेटत नाही बोलत नाही तर मला एकदम मला बहिणीसोबत बोलण्यासारखं अस वाटतय तुमच्यासोबत म्हणजे एकदम फ्री वाटते
हा आणि असं काही काही कॉल अशे असतात ना आता मी म्हटल ना त्याचे पप्पा पप्पा म्हणतात कावा मुगलंयस मग म्हटलं असं वाटतेय याच तही सांग बला अशी ओळख पाहिजे म्हटलं पाहिलं तर ओख पैस नाही बरा फक फक्त दूर
टलो नाही कधी बोललो नाही समजा एवढं बोललो पण हय हॅलो किती समजा फक्त एवढं
फक्त ते एक वेळा मंदिरात बोलल होतं वाटत पण बस तेव्हापासुन त्या काही असं बोलायच फक्त एवढंच मग आल्या काय जाता दिसल्या तर हास ना किंवा काही समज असं बायचान्स असंच होते की नाही.
मग तेवढं सहाय झालोच तेवढं.
तेच ना आपण ते अँटोमॅटिक या फोनच्या न कसं काय. मग काही काही व्यक्ती असे एकदम हेच वाटतात बरं जवळचे फोनवर ही
आहे की मी तेच मी मा म्हणालेच मी ज आता कसं ते ते तररीच नाही ते सांगाला वेळ नाही फक्त मी ते एवढं सांगततो तुमचा फोन चालू होता की नाही. तर ते तेचा फोन मी तु पण म्हटलं बा एक मिनिट फोन करतो फक्त मी तिले सांगतो म्हटलो मले आ तिज फोन चालू आहे का ताई म्हटल माला तर उद्या फोन नका लाऊ म्हणत बर बघ म मग बोलून ते बस तेवढं सांगत आजी आल्या आले त रात्री समज दहा अकरा वाजता आले बस रात्री झोप सकाळी उठून लाब राव गेली आज ट्रीप होती त म्हणजे त्याच्यासोबत बोलणंच नाही झालं पण मी म स्तःच मणाला सांगलं म्हटलं की याच्यासोबत बोलून गड्या आपलेले असं एकदम जवळच्या व्यक्तीसोबत बोलल्यासारखं वाढरलं आहे असं वाटते आपल्या बहिणीसोबतच बोलू रायलो
तसच ना असं एकदम ते काही काही जण असे अँटोमॅटिकच कनेक्ट होतात. आता मी समज तुमच्या संघच तुमच्या संघ बोलली एक ते पुनमताई आहे की तेही पण माझ्या संग अशी चांगली बोलून राहिली बर पण त्या कसं असं मग आपल्याकडून बोलून घेतात. त्याचही आता आपण कसं दोघी साईड ना बडबडत म्हणजे आपलं जे आहे म व्यक्त करल की.
म मला म्हणजे मला स्वभावा सारखाच तुमचा स्वभाव वाटला एकदम फ्री अन फ्रेंडली
अन माझ्या घरातही म्हणतात जेव्हा त्यांनी खाली की नाही तेव्हा असं फ्रीली सगळे सण बोलणं घेते तर सगळेजण म्हणजे मी कुठे गेल की म्हणतात की किया गावायला जाय नाही वाटते म्हणजे असं बोलणं
हो नाही तरर पण मी काय म्हणतो काहीच नसत चालते पण स्वभाव एकदम असाच पाहिजे माणसाचा नाही काय नाही तर काय करता समजा अस हे करून कोणीतरी पाहिजे की नाही ताई असं जीवाभावाचं.
तेच ना आणि काय शिवरा सोबत.
काय येऊ राला सोबत दोन शब्द कोणासोबत बोलले तर काय होते आता दहाच्या वर पंधरा झाला आपला कॉल पण तरी आपल्याला वाटलं का समजा मला कॉल मी केला तुम्हाले नाही मगाशी मी केला तर तेव्हा दहाचे अकरा झाले पण वाटलं तरी ते एकदम बोललो होत असं.
म्हटलं हाच टॉपिक पुढे माझ्या कॉलवर घेतल्या जाते.
हो हो हो. बरोबर आहे मी म्हणून तर म्हटलं मी पहिले कॉल तुम्हालेच केला कॉलच लावला म्हटलं विचारतो बर फ्री आहेत का ह्या म्हटलं आपण तर झालं फ्री पण आ ह्या कस ह्या झाल्या की नाही झाल.
माझ्या घरी डबा झाला ना तेव्हा शेतात गेलेले होते पण हे पाऊस त्याच्यान घरी आले तर त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. म्हटलं आता वांग्याची भाजी पोळ्या करतो तर मग आई म्हणत गरम पानी आनु खालून जस तर मग म्हटलं जाऊ दे एखादा कॉल पाहू म्हटलं म्हणजे ते पाणी बराच वेळ लागते किन काडायला तर म म्हटलं तोपर्यंत आपला एखादा कॉल होत ते म्हटलं पाणी घालणं होते आणि हे ही होते. तर बस मग ऑनलाईन आली तर तुमचाच फोन आला. वर म्हणजे आम्ही दोन दोपीच्या बेडरूम वर असतात. वापर आमचा खाली आहे आम्हाला संड्यास बाथरूम वरच त्याच्यात गिजर आहे मग आईला जस खाली नाही देतो कधी कधी थंडीच नाहीत पैसा पाहिजे नाही डेली साठी तसं कायच नाहीतात म आपण म आपण असल्यावरती काय म्हणत न त्याच मिटात त्यांच्या मतसाठी
हो हो ना मला काल सांगतच ना त्या फोन आला तर म्हण मी म्हटलं झाला का स्वयंपाक नाही म्हणत आज.... एक टाइम तिथं असत स्वयंपाक एक टाईम माझा अस ते म्हटलं हो का म्हटलं हो म्हणा आम्ही मस्त करतो म्हणा ते एक टाइम सांगत ते आता सध्या ते करुन राहिले म्हण तुम्ही करून राहिल ते वाटतं ते स्वयंपाक
ह कॉल करून घेतली आ मस्ते स्वयंकाला अगली ताई करत मग मस्ते धामधूम मस्ती वाढव तस करवतात म्हणत.... तर मग समज त्या कॉल केला.
हो हो
तर मग
हं हं हं
आवाज ब्रेक होऊन राहिला तुमचा आता..... नेटवर्क मध्ये नाही का तुम्ही?
तुमचे किती कॉल झाले म्हटलं?
हॅलो
हॅलो
कॉल काय आता तेवीसावा होता वाटते तेवीसावा
हा काय माझा हा एकवीस हवा आहे सध्या
तेवीस
आणि माहितय का ताई हे कस आहे ज्यांचे कॉल तीस पूर्ण झाले की,
हा हा
हॅलो ज्याचे तीस कॉल पूर्ण झाले त्यांना परत लावताना येत लागतच नाही तो
नाही काय?
नाही ह्या निर्मला आई आहेत ना त्यांच्या समज अशा नाता कोणी बोलल त्या कधी त्या आई बोलल्या तर त्यांचे कालच पूर्ण तीस कॉल झाले तर म मी जेव्हा त्याला कॉल केल तर तर त्यांचा सत्तावीसावा सुरू होता तर त्यांचे पूर्ण झाले आता त्यांना फोन नाही नाही लावावा लागत म्हणजे ते म्हणजे आपल्या याच्यात गिंतीतच नाहीये
नाही काय?
हा असंय म्हणतात
असं आहे मग नाही
हा मण त्या सौंदर्याच्या ताई तेच सांगत जेत
हो का मी मग आता तुमच फोन झाला की आणखी एखादा फोन आता करून पायतो कुणी असलं फ्री त नाही तर मंग आहेच आपला मग परत मी करतो तुम्ही करा आणखी दुपारी नही काय आणि संध्याकाळी हो ना मग हो पाच कॉल पाहिजेत आपले किती झाले बरं आता माहे लक्ष दोन झाले वाटतं हे ना
माझे तीन झाले तुमचे दोनच झाले असतीन कारण कोण तुमचे दोनच झाले असतील का का बरं सांगु काय काल तुम्ही म्हणा मी सकाळी करीन जसं ते नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे
हो हो हो
असं वाटते मला कन्फर्म नही पण त्या नंबरवरच पाहिजे तुम्ही ओ दिसतात नंबर
हो हो त्याच्यावर दिसतात ना
हा त्याच्यावर दिसतात आता आमच्या ताई येतात ना शाळेतून अस काची शाळा होती आता माझे त्यांना दोन कॉल झाले. त्यांना होता तीन तुम्हाला होतात आणखी पाहि तो आता तुमचे कॉल तसे तीन झाले मला असं वाटते आणि तुम तुमचे दोन मग सम सव्वीस, सत्तावीस होतात मण हे श्रद्धा तही येत की नाही चितोडे
त्यांनी नंबर दिला म म्हटलं तुम्ही मला करा मी करतो लागल तर तुम्हालाही देतो
हम् हम्मम चालते ना म कसं ही केलं तर चालते मी मी बी पायतो आता तुमचा फोन कट झाला की पायतो एखाद्याला कोणाला लावून अन् मग तुमचे पायतो किती झाले तर मग आणखी तुम्हाला लावले जात दुपारी
पहा मंग त्यांना करून पहा हे श्रद्ध त श्रद्धा ताई येेत श चितोडे या आमच्या प्रतीचं आईचं घर हे की नी ती तन्वीची आई माहितीये काय
हो हो हो माहितीये ना ते त्या भी आहेत क कार्यात
हा त्याही हेत ना
बर बर तिले लाऊन पायतो ह्या तुमच्या जेठानी आल्या की ते ली ते ली लाऊन पायतो
लाऊन पाय म मग इथच्या इथच आपले कशे तिघीचौघी ची होऊन जातात पूर्ण आप ले तर हुनच जातात फक्त ह्याच राहिल्यास तील आता आमच्या तईच्या काय माहिती किती झाले त्यांनी कालच सुरू केलं की नी
हो तेलही लाऊन पायतो मी त श शाळेतुन आले तेली लाऊन
हा हा हा लावजा ना आता माझी त्यांचे दोन झाले तीन राहलेत